हॅलो, हा येतो आवाज?
येतोय आवाज बोला.
हा.
काय बोलता म आराम नाही का?
हम्म आरामच चालू होता ब बोला ना जरा पाऊस चालूय इकडे
पाऊस इकडे पण मध्ये मध्ये आहे चालू
हा हा हा पावसात छान वाटत झोपायला.
हो अंगावर घेऊन झोपायला छान वाटतं.
हम्म थंडी कस गारवा झालाय सगळीकडे गारवा पसरलाय. हम्म
माझे पण अ दोन दिवस जरा घाई गडबडच ये. आमचे कशे नातेवाईक जवळ जवलच असतात ना मग ते लगेच कशे येतात बघायला सगले
हा हा हा
तुमचा बाबू काय करतो, झोपलाय?
झोपला आत्ताच तो
हो आज झोपलाय का
हम्म आज झोपला काल ना नेमकी स्कूल मध्ये पडला. त्याला कोणीतरी लोटलं वाटतं मागून कोणत्या तरी मुलाने तर म थोडस लागल. त्याच्या थोडं डोळ्याच्या खाली मग थोड सुजला पण ये डोळा मग काय तो वाढवा करून एक होते की एक
हो ना, मग त्याला पाठवलं नाही का आज तुम्ही?
नाही आज पाठवलंत. नाही घरी पण तो नाही बसत शांत, मग पाठवलं त मी शाळेत.
हो.
तो कसं झोपत नाही लवकर सर सकाळच्याला उठायची सवय झाली ना, म लवकर उठतो तो. आणि मग मग दिलं पाठवून म्हटलं, आता उठलाच हाय तर जा मग आता. कर् म अस नाही त्यांच का? नाही झोपू झोपू असं वगैरे त्याला नाही एवढं. तो लगेच पापा उठला का तो पण उठतो, अस म्हण कर झोपून नाही राहणार. हाता साधो
तेे बरं थोडं लागलं ना.
हो थोडंस लागलंय, पण म चेहऱ्यालाच लागल ना, हाता पायाला नाही लागलं, चेहऱ्यायलाच लागलं तेच्या.
हो का? ते अस पोरांची मस्त ती चालूच असते ना ओ, शिक्षकांच लक्ष नसलं की कसं ही मार
नाही स्कूल सुटल्यावर झालं ते, नाही स्कूल सुटल्यावर झालं. बस मध्ये म्हणजे बस लावलेली त्याला बसमध्ये चढ ट्रॅफिक मध्ये कस मुलं जा पळ पळतात ना, जागा करायला त्यांना जागा बसमध्ये शीट पकडायला आणि मग पडला वाटत, कोणीतरी त्याला लोटलं मागून.
हा.
पडला मग, लागलं त्याच्या
घरी रडत आला असेल.
हा. रडतच आला.
हो जेवाले का? यायला टाइम लागत असेल ना.
नाही थोडंसं लांबच आहे, तरी म्हणजे आमच्या घरापासून एक दोन किलोमीटर आहे. स्कूल दोन किलोमीटर असेल.
हो.
ह ह.
दहा मिनट लागत असतील ना तरी?
हं ते कस? मुलं सोडता सोडता प्रत्येक अ ठिकाणची मुलं असतात.
आमच्या पणं तसेच ती मुलीची व्हॅन आहे ना, तर आमच्या आता हे जवळ जवळच आहेत गावं, पण एक एक सोडणार, नेणार. ते चालूच असतं त्यांच.
आता छोट्या मुलांना कसं? काही घरासमोर सोडावं लागत मग. होतोच उशीर जरी अरूला साडे बारा, सवा बारा पर्यंत नेथ होतो घरी
मुूलपन खूप आता
हो ना, नवली घर असं गावात आहे, का गावाच्या बाहेर आहे असं.
नाही नाही गावातच हाय आमच. गावातच हाय. शाळा ज थोडीशी बाहेर गाव गावाच्या बाहेर ये शाळा आमची.
हां.
हा हावे ला हाय.
पाहुणे अजून म्हणजे अजून तरी आली नाही, पण आता जवल ये ती येऊन जातात. आमच्याकडे असेल तर असं काय झालं का येतात पाहुणे बागायला म्हणे आता ऑपरेशन वगेरे.
हा हा हा. कोणाच झालं?
सासऱ्यांचं झालंय. हम्म. म्हणजे डोल्या्याच ते. डोल्या्च झालंय. मोती बिंदू आलेल ना त्यांच्या.
हा. हा. हा. हा. हा.
त्याच केलं हो.
हां. हां. हां. हां. मग सोडलं असेल ना घरी?
हां. लगेच सोडल त्याना. ते चेकअप वगैरे-
पथ्य असतात.
हो.
एक दोन महिना बाहेर नाही जायचं ना सूर्यप्रकाशामध्ये.
नाही. हवा पण नाही लागून द्यायची जास्त. अंधारात- च बसायचं असं असतं ते. आणि आपलं हे- हा. आणि जास्त डोल्याला हवा नाही लागून द्यायची. आणि असं- जेवढा अंधार, अंधार आपण घेऊ ना? तेवढा चांगला हो. म्हणजे असं जास्त उजेड पण नाही डोल्यावर येऊन द्यायचा.
हां.
आणि ते आं कडक वस्तू नाही खायची.
हं. हं. हं. भात पण नाही तिथे वाटतं ना असं-
नाही नाही. भा भाकरी वगैरे घावणे वगैरे असं काहीतरी नरम वस्तू खायच.
हं. हं. हं.
बरंच करायला लागतं ते.
हम्म.
बाकी काय म्हणता?
आजार पण चांगलच नाही पण कोणतंही असल तरी.
हो ना. प्रत्येकाला काय नाही आता ऑपरेशन म्हणजे ते वावडी पदार्थ वगैरे नाहीच खायचे. आपल्या पालेभाज्या वगैरे तेच खाऊ शकतो आपण.
हम्म. आता कस पालाभाज्या पण नाही हो बाजारात. खूपच म्हणजे आता पावसामुळे तर नाहीचे..
आणि भाजी लगेच खराब होते ठेवून पण.
हां. आ, आळया, किडे.
हां.
आम्ही त्या त्या दिवशी बाजारात गेलो. बाजारात भाजीपालाच नव्हता.
हो.
फक्त ते टमाटे, वांगे, बटाटे बस.
हा.
त्यात पण ते असे व्यवस्थित नाही.
त्या लोकांचं पण कसं संपलं नाही का मग खराब होते हो ती भाजी.
हम्म. हा. मग पावसामुळे कसं लगेच आता हे पालेभाज्या तर लगेच खराब होऊन जाता.
आता ए - आम आमच्या घरात आता भरपूर भाज्या. आता त्या भाज्याच बनवून- आणि आता बघा तीन चार दिवस सतत उपवासच आलेत. काहीतरी उद्याचाच एक वार ए. नाही तर उपवास चालूच येत.
हम. हम. ह.
बुधवारी काल गुरु पौर्णिमा होती. त्याच्या मुले पण नाही. आज गुरुवार उद्यातच एक वारी. आणि रविवारी काय चतुर्थी आहे ना.
रविवारी चतुर्थी का नाही बघितलं. ते मे अजून असेल मग हम् हम्, हा हा हा, करतात का तुम्ही चतुर्ते.
हो म्हणजे माझे मिस्टरच कर''--'' तात बाकी कोण नाही करत मी पण करायची उपवास पण न माया बाबू. बू झाल्यापासून नाही काही करत.
हा हा हा,
तो फिडिंग करतो ना मग त्याच्यामुळे नाही जमत मला उपवासग वगैरे.
हम्,
ह, तुमच्याकडे करतात का ह हो, हो,
हा हा,
बाकीचे आन घरातले करत असतील ना.
''अं''
बाकीचे घरातले पण करत असते ना उपवास.
हा, सासूबाईना असते जाऊबाईला असते असते ना. ''मी अजून काय बघितलंच नाही म्हटले असतेच कारण अग नाही म्हणजे. अ नवीन महिना चालू झाला का पहिल्याचठवठ्यात येते ना चतुर्थी. बघणारच होते मी'' मग कसं काही गडबडीत मग कधी कधी सकाळी जर स्कूल असले तर. मग लक्षात पण नाही आत कधी कधी अस होऊन जातं.
म आता काही एकच एक तारखेलाच आली चतुर्थी. म्हणजे ती या महिन्याची ती पुढच्या महिन्यातच आली पण ती एक तारखेला आली. रविवारी रविवारी एकच तारीख आली ना.
हम हम हम हम, ह सर नाही नाही रविवारी नाही नाही एक आज तस तारीखे न उद एकतीस तारीखे.
हम् हो का हा, बरोबर मग दोन तारखेला आले.
दोन तारखेला असेल दोन किंवा तीन. आज गुरुवार आहे ना उद्या शुक्रवार शनिवार एक तारखे.
हम्म,
हम,
आत. आता काय आपल्या
काय.
पंचमी आपली मराठी लोकांची. सण चालू झाले बर का हम्, पंधरा पंधरा दिवसात ग्याप इल. हम, श्रावण महिन्यात. सुरू झाला का ते म ते पंधरा पंधरा दिवसाांनी एक एक सण असतात ना.
हा, आता पंधरा ऑगस्ट पण येईल आता नंतर मग राखी पौर्णिमा.
हम्म,
नारळी पौर्णिमा.
ह पौर्णिमेला तु असं काही हे नसेल ना वे काय
हम नाही नारळी पौर्णिमेला मी काही खिरपुरी करतो
हम् आमचंण तसच आहे म्हणजे कायतरी गोड बनवायचं आणि आपलं ते रक्ष ते काय ते कोली लोकांचं हे असतं ना
हा कोळी लोक बनवतात ना ते नारळी म्हणजे त्यांना कसं नारळ हे सोडतात ना तेच सोन्याचं नारळ समुद्राला अर्पण करतात
हा, हा
कारण त्यांचा पूर्ण व्यवसाय त्याच्याकडे असतो ना त्याच्यामुळे मग ते अर्पण करतात आणि समुद्र शांत होण्यासाठी त्यांचा व्यापार परत चालू होण्यासाठी हम्म सोनचा नारळ
हो
हम्म
म रक्षाबंधनला जाता का मायेरी वगैरे जवल आहे का माहेर
हो हा जवळ आहे म्हणजे पंचवीस एक किलोमीटर जाती ना
हो
बघूयात आता पावसाचं काय ह्या वेळेस
हम्म
पण सुट्ट्या आहे वाटत ना लागोपाठ, लागोपाठ सुट्ट्याच कसं होत जाणं होतं पण म जा लगेस यायचं आणि जायचं मग
हा मग तू कंठाला एतो जरास गेलं एक, दोन दिवस राहिलं का बरं वाट कुठ जरा
नाहीला का होणार बर वाटतं
हां हा काहीतरी गुरुवारी नारली पौर्णिमा आहे लगेच शुक्रवारी आहे ना रक्षाबंधन शुक्रवारी का शनिवारी मग ते दोन, तीन दिवस
पण नेमकी ह्यास महिन्यात असतं असं होऊन जातं
हम्म हा बोलुया नंतर